काय करी मम्मी?
म्हणके रोज बोलतोहोता दो कॉल को वीस मिनिटं.
हां.
हं तर खुबी आजऊंगा फि देडेड सो रहतियें.
हां. आभ्यास आपचं करलोगे अरे मम्मी चालू अब्ई कशे होवू शकाते? लिखन काम चालू नायी का नायी अब अरे लिख बहोत टेहेलनेका.
आं.
मना करतै लके आप मारको एक विषय नैका आठ प्रॅक्टिकल. तीन असाइनमेंट आणिएक सत्तर एक पेज को प्रोजेक्ट ला एक बठ म्हणजे अजे सवरा बट गेम खेळायच. हां मादरलोकच तुंबच हों.
आं.
आचु लवकरहुमं
गचिप सो वय का रूम मा?
नायी रुमा.
का रुमस जगाची गु
नायी नायी अरे. ओ अजून काय होगं लाईट गेली आणिभोहत मचर चावरा नाही का. वह सोया हम चार पाचजण.
व नाही सो भोकयाका दादीको मारताबं भाटू मिटूला आर लोकोनं काही
तेवारा महारा सेम महारा.
व अतुल के बरबर छोरांका लड्या वो वय लोकं ध्यान मे रखे बाबा.
नाही म रुम सग बाला. हां तुका बाहिरची
तुझा अजून भाहू आव.
हुं हां इथव मरों. फर्स्ट इयर होय का सेकंड इयर को गाव आने का म म चोडको आजा
बारं बाला.
हुं.
हा...
काय चालुये बाकी
काहीच नाही बाबा मक्का गोळा करु राहिले बो थक गेरी रे मा छोर्या
हला सल्लं का कुद लाग जा म-
सरला का खुपच बडा- ऑपरेशन वईले कन का पास लोक आ रा नयी ना बाबा धूप काहीस बोत धूप ये-
हा....
हम्म वो आरूण कावक छोरो मर गयो-
आरे आचो कतो वाई छोरो ये ना-
हा ना वा भैयो-
हं हम्म....
हम्म..
बाकी-
बाकी काहीच नाही गा्या-
हम्म गुडीबाई सो गयी बाईजा सो गयी-
हा का बाई जाऊ दरायचं काय अभि- तो मामेक मला बाईक छेडुक-
हा...
कवाय गड्या - मग काय बघ ना मग पण आतून ज घर-
शुक्रवार का दीन आइ सकाई शामकू वापिस आगयी ह्म्म चोवीस तारीख को आयि देख मार बड्डे व्हय वाद-
हम्म थार बड्डे होतो ना- काय काय दि म आम हम्म मामी गेल्या होत फळेवडी प
हा खोडाबाली
हम्म नाय नाय ओ नाकण तर लग्नजे
अं
नाणी पण गेल्या म्हणजे लग्ना को
हा नानी गेली ना ब्यव कु-
हम्म हम्म...
उपालछोराला प्या फिर जाऊन घेसणारी
हा पण
हम्म.... तर कसा चालुये अभ्यास
सकोद म
अच्छा चालू हे का-
हा....
हा वईस फिलहाल कसंले चालुये मन की-
है साल अभ्यास कू काही नाही आपण करे ना म्हणजे शोभन लाग करे ना तर य यट्यूब यट्यूब क ना बार बर कॉलेज. हां. थोडं युट्यूबच द्यायच का? नेटवर्क आलं. हम्म.
ह का?
लाईक तीन बहोत अवघड विषय -
हा का?
हं. म्हणजे लाईक च लाईक मोठा अवघड विषय ए. कुणी ह्याचा अभ्यास करत नाही.
हम्म.
तीन विषय कसेय? हा.
हम्म.
हा.
सुट्ट्यानमधे अभ्यास कर. एकदम मन लागल.
हम्म.
हा का? बुट्ट्या भाई न ते सो गये होंगे?
हा. सो गई बेटा.
हा का. दादी
हे का? हॅलो.
अरे
दादी न वो बद्रीनाथ केदारनाथ वो गयेल ए ना?
हा
हम्म.
वया-
म्हणजे -
आं?
कपडे धोन पडे अपने हाथ स.
हम्म ह.
दिवसभर उपाशी बैठे रातको खावे दो चपाती मैं की खराब हो गई तो तक्रार दुप्पट पैसा भरणा पडेगा दवाखानाम तुला काय सुन पडिका
बघु काय निखिल चा फोन आला नाही
याद पण कर देणा पडेगा खाव को बाहेर काय खरीबात आहे.
तर ना मम्मी.
फिर कशुर कायी आप.
व्होचना हमी तो या हॅस्टेल को है. हॅटेल पर होणा ठीक आहे नहीतो बाहेर रूम पर कितने तुम्ही पहिला का नाही?
रूमकू आपण काही का हॅस्टेल म हा शे व शेरूम उस लाना पड भाऊ हॉस्टेल म त आणने रव
होॉस्टेल खूप स आक म मममी कॉलेज पण या नंतर आपल रोटी पिऊ आणिणी स होच रूमकपण रूमकपन मध्ये आहे जा ब आबा खूप आडो बाद म ड्बो वगैरे
हम्
हॅलो.
हां बोल ना.
सो गयी काय अम्मी?
अरे भोत नीद आरही.
हा का.
घटा, घटा आ केया लगरी
हम्म, हम्म.
हम्म काय, काय हो तु?
आणखि मग काय र आणखी हॉस्टेलच बाधी
पोतेचारी बाबा र कोण बटून गमी अस लागामक करू डमक करू का कोता पायचल जा वाशा म
हा बा पण आहे सर्खंच गर आहे तुला
हा रूम कु एक दोन तीन हजार रुपये भाडं देऊ द मेस का वेगळा देऊ होॉस्टेल कू कस आहे तान नाही नाहीच काही तर रोटी चटणी तर खावां ना आज मिली
हा.
फिर रोटी चटणी खय वय का आहे
हम्म.
बरोबर हे की नही?
बरोबर आहे.
हा अको काही निखिल कोको मावसशी का अू कसेगे जागाली भाऊ
हा.
फिर मावशी को आपलं काही बजेट बाट बल मावशी को मालत र अबो का छोर को नाय चदार को फोन लक दि होय फोन घर म आ बुलेट गाडी लिय रम आवसो फर
हम्म, हम्म बाहेवे ना निकलो रुटी लाग भारी होया नाही क्या दो तीन लाख
फिर!
हूं!
दि-दिसय ना विचार कर कर बघ कोणचंबी काम आपलं आपलंच.
हूं
ताई आब राखी को अयूंगी नं उभ्य-उभ्या हूं!
ताई राखी को आई का, जवई दिवाळी को दयूटी लागी आप
हा!
हूं दिवाळी का आवल, आवल बल्याल लेवा ताईकू.
काय को!
चार साल, तीन साल हा!
संधी के नाकल नवस ये म्हारवाला.
हा प्रत्या संध्याच होवोच ना बाळ!
हा ना!
सधी हे का माझ मग गावडी, ढोर, बक-या.
यईच ये ना!
हवा पाणी!
कुत्रा हाल नही खाता, उग उपकार था हमारा उपकार.
आ!
हा मोजा करे म्हणक्यात नही का!
सकाळपासून उभी रय वय तर रात लू करय. करई, करई.
हूं ठीक हे रख बाबा सो फिर, अब मोकू भोत निंद आरी.
हो गये दस मिनट हा ए काय करू राहिला?